हॅलो हा प्रवीण टक्के बोलतय काय
हा आ
हा अ मला त्या चौकशी करायची होती ते एसटीच कार्ड काढताय काय तुम्ही प्रवास करायचा ह ह
हॅलो
त्याला काय काय कागदपत्र वगैरे.
ह
हा की जरा
त्यासाठी आधार कार्ड लागत मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्याला आधार कार्डला हे केले लिंक केला नसेल तरी चालेल.
हां हा.
आणि स्वतः व्यक्ती लागते.
होय काय. ह हा म्हणजे व्यक्ती पाहिजे अस नसली तर चालणार नाही काय
हो
ह हा हम. आणि मग ते येणार कधी कार्ड काय तुम्ही यताय का आम्ही यायला पाहिजे काढायला कसं आहे काय.
तू घिय लागतो ऑफिस वर.
हा
हा आणि कार्ड काढल्यानंतर. ते कार्ड एक पंधरा ते वीस दिवसाात येतो कार्ड
हो तुम्ही नाही का येऊ शकत मग कार्ड काढायला
हा.
जरा आम हा.
हे ऑफिसच काढायला लागत ते याचा वर काढतायत.
होय काय मग आम्ही जास्त बायका जमा केल्या तर येऊ शकताय.
काय नाही नाही तसं काही.
तस नाही चालत अग बाई मग आता. ता एवढ्या सगळ्या बायका घेऊ तुमच्या घरी यायचं व हो सर
ऑफिसवरयच ऑफिस चालू.
असते काय बर बर चालते चालते. मग ते पंधरा दिवसानंतर आलं की लगेच रिचार्ज करून देताय तुम्ही. ते कस काय करायचं
करून देतोय गुगल पे फोन पे वरून करू शकता रिचार्ज त्याला
हा
किंवा आ. ह चार कंडक्टर पण करतेो शकतो रिक्षा.
मग ते कंडक्टर करतात लगेच.
हो करतात.
करतात काय,, नाहीतर आम्ही पण करू शकतोय.
हा गुगल पे, फोन पे वापरत असेल, तर करू शकतो.
चा नंबर वगैरे काय, कस काय कराय लागणार.
त्या कार्डवर नंबर असतो.
हां,
तो नंबर, आपण त्याला गुगल पे ला अटॅच करायचा असतो.
हां,
टाटाच केलाऽ त्यानंतर रिचार मारता ऐतय,, अं,,
हम्म हम् काय ते बऱ्याच बाई का म्हणाल त्या काय ते अ महिन्याला रिचार्ज करायला लागतोय महिन्याला ते काय आहे नाही भानगड.
हां ते काय महिन्याला रिचार्ज करावा लागत नाही
हा
अडीचशे रुपये भर, अ दोनशे रुपये भरलं की तुम्हाला,, कार्ड येतंय ओऽ
हां,
कार्ड माझ्याकडेच होतं, कार्ड व्हेरिफिकेशन करून, ऍक्टिव करून मी देतो ते कार्डऽ
ह,
त्यानंतर तुम्ही त्यावर मिनिममऽ हॅलो, हॅलो हॅलो,
ह
हॅलो, हां बोला,,
हा,, आव तेच की,, कार्डच काय झालं?
हा, कार्ड ऍक्टिव्हशन केल्यानंतर त्याला, शंभर पासून रिचार्ज आहेत.
हां
ते शंभर पासून रिचार्ज तुम्ही मारू शकता. कितीही मारू शकता,, तीन हजार पर्यंत मारू शकता. हाऽ आणिऽ त्यातून तुमच ते प्रवासाचे पैसे कट होतात.
हम्म,,
बाकीचे पैसे शिल्लक राहतात.
त्या आप हच्या कार्ड मध्येच राहणार शिल्लक. ह, हां, मग ते कार्ड काय? वर्षाला हे कराय लागणार म्हणजे बदलातऽ ते रिन्यू काय म्हणतात ते,, मग ते किती वर्षान काय?
त्याला सहा वर्षाचा व्हॅलिडिटी आहे,, त्या कार्ड ला. सहा वर्ष ते कारड चालूऽ
होय काय,, मग ते कार्ड आम्ही कुठे, कुठे वापरू शकतोय.
ते आताच,, बस साठी आहे फक्त, एस टी महामंडळाची एस टी असतानाऽ त्याचसाठी आहे फक्त. आणि ते तुम्ही फक्त महाराष्ट्रात कुठेही वापरू शकता. पूर्ण महाराष्ट्रात.
हा, हा म्हणजे ट्रेन ला वगैरे नाहीऽ
नाही, नाही, नाही, नाही, नाही. फक्त एस टी महामंडळ बसेस साठी चालू.
असय काय, हा, हा.
लेडीज साठी आहे बारा वर्ष पुढील सगळ्या लेडीज.
हा
आणि ज्येष्ठ नागिक म्हणजे पण पासष्टच्या पुढील सर्व जेन्टस ज्येष्ठ नागरिक हा.
असं आहे का.
त्यांना ज्यांना तिकीटात सवलत आहे.
हम्म
हाफ तिकीट फुल तिकीट फी आहे त्यांना सगळ्यांना हे काढावं लागत.
होय हा ह आणि जर समजा ते कार्ड नाही काढलं तर चालणार नाही?
नाही ते कार्ड नाही काढलं तर. एक ऑगस्ट पासून तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतऽ
असं आह वयऽ
हां,, त्यातून तुम्हाला कोणते एक सीजन मिळणार.
हा हा, मग आम्ही कधी येऊद्यात तुमच्या घरी काढायला,, ऑफिसवररऽ
हा,, कधीही सकाळी नऊ वाजून, नऊ वाजल्यापासूनऽ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत माझं ऑफिस असत.
हां
मध्ये लंच साठी फक्त एक तासभर बंद असत.
हम्म
त्यावेळेस कधी तुम्ही येऊन काढू शकता
होय म्हणजे असं दहा अकरा वाजता आलं तर चालेल.
चालेल चालेल काही प्रॉब्लेम
तुम्ही असताय काय?
हा हसतो.
असतय काय बर चालेल चालेल. होय हा हा. आणि जर समजा आता आमच्या हथं शेजारी एक खेळ हम्.
हा
हा अ इथं शेजारी आमच एक गाव आहे आमच्या शेजारी इथं एक गाव आहे छोटस त्या गावात पण जायच होतो मग तुम्ही तिकड नाही जाऊ शकत.
नाही नाही जाता येत. अ सगळ्यांना असं सगळ्यांना असं ठरवून दिलेलं आहे. त्यांनी ऑफिस ऑफिसचा आम्ही पत्ता दिलेला आहे. तिथून काढता येत ते कार्ड. स या ठिकाणी काय काढता येत.
ना बो
तिथे जवळ असेल ना आणि कोणतरी घेतलेलं त्यांच्याकडूनच त काढू शकतात.
ण त्यामुळेच मग म्हतो ते मला कळालाही ते गल्लीत जरा चर्चेत चाललेली ना. कि ते टेकीच कोण काढू देतात दादा त्यांच्याकडे जरा तुम्ही कॉल करा मी विचारलं ना. तर ते म्हणते टेक्या कोणत देतात ते प्रवीण का काय. त्यांच नाव आहे आता माझ्या एवढ काही लक्षात नाहीय नाव त्यांच ते. बर
हा पण ते नाही तसं काढता येत नाही मॅडम. ते तसं काढता येत नाही ते जागेवर माझ्या ऑफिसमध्ये येऊन काढावल लागतं.
दसास की ऑफिस वरच येऊन काढता येत त्यासाठी मग मला परमिशन घ्यायला लागते परमिशन मिळाले तर मगमी चालेल चालेल मी बघतो काय ट्राय होते का तुम्हाला कळवत
बर बर. छान छान
हा जेवलो. तुमच झालं? हा जेवलो हो -
आज काय बनवलेलं?
हां हां
आज चपाटे होते तपाटे दही तपाटा आणि हा उसळ होती काळ्या वाटाळ्याची
अच्छा खरंर आलं तु्ला गेला होता हॅलो हॅलो